हॅलो
बोला... हॅलो
हॅलो
हॅलो हां... काय रे, काय म्हणतो? काय चाललं? व्हॉल्युम कमी का त्याचा? व्हॉल्युम वाढव... नाई रे तसाच है वेल्युम. कमी ए का त्याचा? नई... तेवढाच ए. तसंच येतो रेे ते... तिकडनं... तसाच येतो वाटतं म्हणे.
हा का?
हा तसाच येतो. काय म्हणतो?
काय नाई... काय चाललंय?
काय नई... आले का? बांधकाम वाले आले?
नई... आता दोन तीन दिवस सुट्टीवर ए ते. तिकडं कुठं काम चालू ए, केला होता फोन त्यास सकाळीच.
हा हा
अन दोन तीन दिवस थांबा म्हणे
हं... मग आता काय, प... हेच का... भिंतच का प्लॅस्टर?
नई नई प्लास्टर पुढे करणार ए. भिंतच ए. पूर्ण करून घेतो, बांधून घेतो वर तिथं टाकतं ना ते.
हं हं हं... ते टाकून घेणार ए का? हं आणि मग ते, तू म्हणे... ते मला म्हणे... दोन गॅलऱ्या तोडल्या म्हणे... त्याच्या म्हणे?
नई नई गॅलऱ्या नई तोडल्या. गोन गॅलऱ्या मधनं... म्हणजे गॅलऱ्या होत्या ना तेथेच. बांधकाम करून घेतलं... असं वाढून घेतलं असं... तोडलं नई.
हा का?
फक्त एक भिंत इकडं बांधलेली होती ना?
हा हा
त्येला मागे सरकायला लावली ती... काढून घ्यायला लावली वीटा
हम्म
आणि त्येला मागे सरकायला लावली
हम्म..
मग... तेवढा रुम मोठा होऊन जातो ना तो.
हा बराबर ए... मग आता तेवढंच करणार ए का बाकी पुढं पण वाढवणार ए?
पुढे कुठे?
म्हणजे असं, पूर्ण बांधूनच घेणार ए... का काय करणार ए?
नाई नाई तेवढंच.
का बरं रे... मग नंतर बंद करून टाकणार ए का?
माझ्या कडं नंतर पैसे कुठं ए?
अरे मग, तुला तर साईन
नाई गं नाई बाबा, कुढे बार बार हे करता तुला हे पैसे लागणार... उलट तुझे द्यायचे ना ते.
तुला काय करायचं होतं, मी तर तुला बोलली होती... त्यांनी सांगितलं होतं, ते असं म्हटल्या झाला का तू?
नाई नाई.
त्याचं काय ऐकतो... मी हाय ना... तू कशाला टेन्शन घेतो... मी हाय ना नई गं नई हा... मग काय झालं तर... तो होऊन गेलं असतं
आलं त आलं तसे पैसे, तसं काम करत रहायचं काय?
अरे हो, पण होऊन गेलं असतं, असं मी, माझं म्हणणं होतं असं
नाई
ते काय परत राहिलं तर राहूनच जाईल ना... मग परत मटेरियलचे भाव वाढता... अमकं डमकं चालूच राहतं. असो हा पावसात कमी होता म्हणूनच सांगू राहिदी पैसेशबद दि दिले जातात
आणि आता प्लास प्लास्टर थोडी होता
मग न व्हायला काय झा तुला कोणीचगितलं
म मिस्तरी बोलता आम्हाला तर मिस्तरी म्हणे पावसाात मा पाऊस चालू राहत ना तर मग ते प्लॅस्टर नाही होत तेला माात पहिले बाहेरच ना किती पाऊस राहतो जोरात
हा ते जास्त नसला तर मग होऊन जात अस त्याला काही दोन चार घंटे बी राहिलं तरी बी बंद राहिलं तरी चालतं ना रोज कड पाऊसच जेव्हा नसल त्या दिवशीच प्लॅस्टर करून घ्यायचं ना असं
हा ते तर आहे
मग तेच सांगते ना केलं होत करी फोन आप यांना
आप्पाला केला पण आप्पा काही बोलला नाही मला
कसलं
मी आले
नाही
नाही
मग कास काय सांगला त्या आप बो त्या लावला त्या हो का म त्याला बी लावून बघायचं
फिरी असेल तर मग घरी लावला तर काकूला
हां
तर मग काकूर सांगत होती की तातनी सांगितलं बवा
हां
किती बॅग
हो का मग हा हा
मरला इक्या नाष इतक्या वर्षंतर तला आता बॅग घ्याटवणाली काय
हो मुद्दाम न आला असल रे तो
हा मुद्दा म्हणाला असेल तो
बघायला आला असेल कोणी सांगितलं असेल ना त्याला कोणत निरोप दिला असेल का ति त्याने राहत म्हणून तो बघायला आला असेल तिथे मला तरी असं वाटतंय
हा ठीेत हा
हम्म बघायला आला असलतो तिथे इथे राहता का नाही राहत का
विकलं बिकलं गेलं असेल ते म्हणजे बँकवाल्यानी घेतलं असेल
हम हां
नाही तर पुरीच ऍडमिशन बिडमिशन करायचे असेल नाशिक विशिकला
का त का राहायलाऊ रायलाेतो तिथे का नाशिकला येत
नाही नाही पोरीच्या ऍडमिशन बिडमशन करत असेल नाही तर
हा का हम्म्
ं बी असू शकत ना
काम बाबा किती वेला गेली रे ती
नाही माीतीू कोणाला माहितीय आता कि तूला गेली कोमल बरोबरच होतीन ती
हम्म ते आहे म्ह ना काय माहिती हा काय माहती नाही बाबा मला नाही माहिती तिच्या बरोबर नाही कोम मोठी होती
बाराज
तिला नाही वाटत बारावी झाली असेल तिची झाली लग्नासारखी आली ती पर्गी बी आता
वरती पप्पा विचारतात ते वरती आली ती म्हणजे तिला पाठवलं वाटतं त्यांनी वरती
हा का
पहिले ते ते तस जुन्या घरी गेले असेल
हा हा हा
मग तिथे कोण न होत मग तिथून मग त्याच्या नंबरवर फोन केला वाटत
हम हा
ठीक नाही त्या नंबरवर फोन केला मग त्याच्या
हा हा
हम्म त्या म त्या नंबर फोन केला आग तिकडे गेलं वाटतं काय लोकेशन टाकलं का काय
हा
मग तिकडे ते कोमललाच पाठवळत तेला पाठवळत
पोरीला पाठवला असेल आणि ते बग घेत असल
हा आणि ते खाली गाडी तर
हो का म्हणजे तोने केेला का वरती
नाही तू काय जाणार आहे
मला वाट तो बी गेला का काय वरती म्हटलं पैसे बिसे दला गेला सला हो का
हम्म
तिच्या घरी आले असेल तर
हत्र चक्कर मारयलाचती
बघायला आलेसल
हम्म
हं, समजलं असेल क विकून टाकलं ते घर.
हां.
समजलं असेल त्यांना हे आपल्या वाल्यांनीच सांगितलं असेल रे? दुसरं कोण सांगणार आहे तिला... काय समजणार आहे? हे बघ तू बोलत नाही मी बोलत नाही.
हं..
अजून कोणी बोलत नाही मग सांगणार कोणी यांना यांच्याशिवाय आपल्या इकडच्यां शिवाय.. कोणी नाही आहे आपला दादाच असेल सांगणारा. नाही तो ती नाही.. तो असेल आपलं.. हं, हं तोच असेल दुसरं कोण राहणार आहे?
हा तोच दुसरा कोण नाही राहणार म्हणा.
हं, त्यानीच सांगितलं असन.
हं
ते आले असेल सुट्ट ्यांसाठी तिथे
त्याच्यानंतर वरती गेले कोणी बोललं नाही तिच्या
पशिक हां, कोण म्हणे?
काकू सांगत होती, म्हणे बोलायला पाहिजल होतं पोरीनीं- पोरांनी काय केलं म्हणे? काही बापांनी केलं पोरांच्या काय त्यांच्या हे म्हणे..
तुम्ही करायचं आणि दुसर्या पोरांनी काय केलेले आहे ना? एवढं आम्ही गेलो त आमच्याशी तर नाही भाषण केलं. त ते तर काही लांबच राहिले आमचं तर काही घेणं नाही, देणं नाही. हां, आमचं तर काही घेणं बी नाही देणं बी नाही कशात. काही रोल बी नाही आमचा तरी बी आमच्याशी फुगवून गेलेले आहे ते बिनकामाचे. त्याचा त एक फोन नाही का काही नाही का काही नाही जसं काय हाय का नाही हे.
जाऊ दे करु दे कितीक दिवस करणार आहे.
अरे पण ते कितीक दिवस ते करणार आहे हं? सांग एवढा ताटपणा करून कुठं जायचंय आहे आप.. आपल्याला, हं? नाही-नाही एवढं ताठ.. पना करून जायचं कुठं आहे मला ते समजत.. ये कोण विचारणार कोण आहे? एवढा ताटपणा करून.
हं
आपले पोरं लहान आहे काय यांना समजायला पाहिजे ना थोडंफार. असं वागून कुठं चालतं का?
हं
डोकं नसल्यासारखं वागतं बाबा.
हं
पोरगी ये आपल्या मागे पोरगा ये.. पोरांची शिक्षणं व्हायची, शाळा पोरांची ते काही नाही बघायचं.. त्यांचे आहे म्हणा नातेवाईक चांगले जोरदार. मामा आहे, मावश्या आहे हं मग तेच ना ते आहे ना. त्यांचीच फुस आहे म्हणून ते एवढं हे करता आहे दुसरं काही नाही.
हं
ते ना त्यांचीच त्यांना जास्त फुस आहे म्हणून ते एवढं हे करता, पण लई ताठ आहे बाबा. समजलं एवढं डेंजर हे काध कधी वाटलं नव्हतं
मग तिकडच्या पाणी ते
हम्म खतरनाक आहे बाई तरला बाईलेट तरर्नाखे कायन ज झालेचव ना काय ब
माग दावा खान ग केला तो इईला दावा खांला त
कावर काय आलं तिला
ते टाक्याचे तिथे दुकूर आलेज सुजले वाटत ते मागे ते पाऊस झाला ना
हा
तर ते शिमेटच्या गोन्या उचलून इकडेा टाकल्या तर ते जड उचललं असेल ना तर ते त्रास होऊ राहिला ह का मग ते पाऊस चालू होता ना ते सर्व पाऊसठ तिकडे ते सर्व पाणी पडत होत बल्ले हा मी नाही घरी कोणी नाही आणि मिस्तरी बी नाही आले होते त्याच्यामुळे मणज पाऊस जोरदार पाऊस सर्व इकडनं वारा तिकडनं वारा सर्व पूर्ण पाऊसच पाऊस
हम्म
त्याच्यामुळे मग ते गोन्हया उचलल्या ते नीट त्याच्यामुळे ते झालं वाढवा.
उद्योग होऊन जातो ना इकडं पैसे वाचावायला गेलं क तिकडं फटका बसून जातो काही ना माही.
म आता काय ते..
हं, काय सांगितलं मग गोळ्या औषध दिले का?
हां, गोळा औषध दिल्या ते म्हणे युरीक एसिड चेक करून घ्या म्हणे.
हां का?
हम्म वाढलाच
बागेेत ऑपरेशन झालं होत ना तिचं तिकडे केलं होतं ना का नाही का ते काय झालं होतं तिला ते नाही का कुठे केलं आपल्या श के नाही केलं का?
करायचं होतं तिथ संगमनेला जाऊन. टमेंट करायचो डॉक्रणे काही नाही निघून जाईल काय नाही पूण गाय प जाईल पूण गय प जाईल.
हा. म.
नंतर मग दाखवायला गेलो त्याला तर म्हटलं तो म्हणे तुम्हाला त्याच्यानी काही त्रास तर नाही होत ना आता दुखत नाही ना म्हणे.
मग कमी झालं गोळ्या औषधांनी?
काही नाही कमी झाला.
नाही जाऊ दे ना मग करून घे ना ऑपरेशन मग. ते अजून कमी होऊन गेलं असतं पटकन डोक्याला ताप कमी होऊन गेला असता टेन्शन नसतं राहियला.
पण म्हणतो तो आता तो नाही उंजईल उंजईल करून देतो मी करून देतो.
नाही रे हे डॉक्टर लोकांचं नाही ऐकायचा. काही बी ब भरून द गोळ्या बी तर खाऊच लागल्या ना ह्या बी गोळ्या खायच्यात. त्या बी गोळा्या खायचा म्हणजे डबल त्याने डबल खर्च होतोय.
काही झालं ते
अ डबल कुटाने होऊन जात.
नाही एकदा झाला ते पैसे गेले चालता पण मग ते त्रास बी राहतो आणि डोक्या त राहता ते धक्का ब लागला का मग ते लई दुखतं मग ते.
हा बरोबर आहे, आता जसं त्याला सण करावा लागत असस त्रास होतच असेल तिला हम् काय म्हतो काय मंचुरियन केलं वाटत.
ना मचुरीन आणता बाहेरून मग.
बाहेरून का मला वाटलं घरी केलं का काय?
नाही नाही गरज नाही बाहेरन आनलयन पोराला खायच त
हा हा.
एन बाहेर मनुष
हा गेले का पाहुणे गेले? हा कैर्या तोडलं करते ना त्या झाडाच्या सगळ्या
काय रे काही रे काय ह तोडून घेतल्या खाल्ल्या काही जास्त आलेले नव्हते.
दवानी का तोडलं का?
हम
तोडल्या?
हा
हा चालेल चल ठेवू का?
हो तो कट होईल ऑटोमॅटिक दहा मिनिटांनी.
नाहीरे कट नाहीरे चालू. चालूच आहे, अकरा मिनिट होऊन गेली. हा का?
ह दहा मिनटंने कटद फोन
हा का त्याच त्याच का?
हम् हा. अकरा मिनट झाले अकरा सव अकरा मिनिट. च रेल दे कटकर म हम् हम्म.
बरा.